हॅलो.
हो येतोय, आवाज येतोय क्लियर ऐकु येतोय ना.
हा येतो, येतो हॅलो हा मला आवाज येतोय तुमचा ऐकू.
होता की. म्हणजे? गणपती उत्सवात तुला मी बोलवेन.
हम्.
कॉलेज म चालू झाला आहे ना. आणि
हम्म.
मला येेता येईना, असं सांगू शकताय की तुझ्यात
होय.
आणि मला बाप्पा खूप आवडतात. आणि मी खूप बाप्पा बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत असते आणि मला यायचं होत पण सॉरी तुम्ही सांगू शकाल, आता कस सेलिब्रेट करतात. तुम्ही?
बाप्पा बाप्पा म्हणजे आता पावसाळीत चालू झाली म्हणजे बाप्पाच्या आगमनाची तयारी चालूच होती अस सोडा आमच्या इथलं आणि बाप्पा यायच्या आधी एक पंधरा दिवसात बसून. म्हणजे की नाही अ पंधरा दिवस म्हणजे महिना एक महिना आधी, पासून कणी माहेर ल्यात मुलीसनी, म्हणजे अ ज्या ज्या मुली बाहेर दिल्या आहेत. त्यासनी म्हणा नाहीत, तर आम्ही आलो ज्या सासर नांदाय आलोय अशा मुलीसनी हे दिली जाते. शीदुर म्हणजे दुर्डी म्हणून अशी दिली जाते असं वाटायला. म्हणजे समजा त पोळ्याचे असे होोळी. खाजा म्हना. इतके अशी वयस्कर माणसांना सुद्धा ज्या वयस्कर सुद्धा आहेत स्तिया त्यांना सुद्धा अजूनपर्यंत इथ अशी त दिली शिदोरी म्हणून दिली जाते गौरीची कश आपण म्हणत येय ना. तशी लेकीची शदोरी म्हणून क हम शिजरी लेकीची शिजरी म्हणून कानी ती दिली जाते आता आमच्याच सासूबाईंची सुद्धा इे आमच्या दोघींची बहिणींची इ्तीया परत आम्ही सुद्धा नंदुबाईंना देतोय परत आमच्या सासऱ्यांच्या बहिणी दोन्ही त्यास मी सुद्धा देतो. आणि परत साड्या म्हणजे बाहेरला लिकीच मी साड्या घ्यायला लागत आता ह. आधी पंधरा दिवस द्याय त्या साडप द्याय. साड्या घ्यायच्या का तर ते ज्या दिवशी आपण गौवर येते गौवरेते ना बाप्पा दिवशी त्या दिवशी ती माहेरची साडी नेसायची अशी पद्धत आहे ती एक महिना आ त्यामुळे ब्लाऊजबिज त्या टाईमात शिवून होतंय. आणि मग अशी पण आहे की ज्या एक एक म्हणजे असं डेट ज झाली तीन सुद्धा शेजरीत दिली जाते. त्या नाही तर त्यांनी डेट झाल्यात म्हणून बंद होत नाही तरी सुद्धा म्हणजे त्यागराता विची हम. छान अशी प्रथा ती चांगलीच आहे. मग गणपती बाप्पा याच्या आधी पंधरा दिवसापासून खेळ चालू होत जिम्मापुगडी मणा परत गौरीची गाणी म्हटली जात. असे बरेच खेळ आहेत ति तिथे खेळले जातात. अजून ते सूप नाचवले जाते घागरी नाचवले जाते आणि बा पा कस आमच्या दारातच बसतोय त्यामुळं त्यांनी सगळे खेळांच्या दारातच खेळले जाते लाईटिंग मांडव त्यांना त्यांना सोयला असते आधीच पंधरा दिवस
ह म्हणजे तुम्ही बाप्पाच्या आतुरतेने आमच्या इकडे कस की बाप्पा आल्यानंतर म्हणजे बाप्पा उद्या येणार आहेत तर आम एक दोन दिवस अगोदर
आम्हाला आधी आम्ही महिनाभरापासून वाट बघतोय त्याची.
हे बाऊ खूप छान
च्या आधी महिनापासून आम्ही त्याची वाट बघतोय तेव्हापासून आमची तयारी चालू होते त्याची. आम्ही घरी सुद्धा बा आज बापा विसर्जन केले ना दुसऱ्या दिवशी पासून तची एक पेटी केली त्या पेटीत रज दहा रुपये टाकते ती बाप्पा यायच्या आदल्या दिवशी फोडायचे आणि ते किमतीचाच बाप्पा आणायचा कि तेवढे साटेल असं करतोय.
हम.
मग तेची काय असेल ते तेवढ्या म्हणजे बाप्पा साठी अस मग आमचा इथे निवद केली जात बाप्पा आलेल्या दिवशी मग मंडळा
त्या दिवशी कोणता निवेद केला जातो म्हणजे असं बोलतात की बाप्पाना मोदक
हम्म मोदक आणि खीर हा गव्हाची खीर आणि मोदक जात मग आमच्या इथे दोन कराय लागात निवद म्हणजे पूर्ण गावात सगळेज दोन दोन म्हणजे दोनवी एकस मोदकांचा एक निवद असे क दोन निव करायला लागतात एक मंडळात बाप्पा वष येऊन जायलागते आणि घरातल्या बाप्पाला घेऊन करत्यात. मंडळात रात्री असं सगळे मिळून आरती करता ना मग ते सगळे निउद घेऊन जायची सगळी एकत्र आरती करायची आणि मग घरी येऊन मग घरातले बप् च आरती करून सगळे जेव त्यात एकमेकांचात.
जो निवेद असतो ना बाप्पासाठी मंडळाचा तो सर्वजण आणतात म्हणजे तुम्हीच फक्त का सर्व जणतात एकवीस मोदक म्हणजे त्यात आपुलकी देखील म्हणजे सण झाला की एकदम मज्जा मस्ती
मिन मा हॅलो हा बोलाकी.
हा म्हणजे बाप्पा आल्यानंतर माजा मस्ती सोबतच तुमच्यात प्रेम म्हणजे सगंळ गाव तुम्ही एकत्र आहे याची जाणी होते, आणि तुमच्या इथे गेम्स वगरे खेळ जातात म्हणजे आता तुम्ही जसं बोला की सूप वगैरे नाचवणे गौरी ची गाणी आणि पहिल्या दिवशी गणपती येतो. दुस सऱ्या दिवशी अ गौरी येते ना. नाही तिसऱ्या दिवशी येते, हा त्यावेळी भाजी भाकरेचा देखील नेवेला केला जातो.
भाजी भाकरीचा नैवेद देखील केला जातोय, आणि आमच्या इथ ती भाजी भाकरी केलेली अशी गावाडीत वाटली पण जाते प्रत्येकाला वाटायची ती केलेली वाट व म्हणजे आमच्या घरी गवर आली गवर आली म्हणून तिची शी दोरी गावात वाटायचे. प्रत्येकाच्या अर्धी भाजी भाकरी ह हा प्रत्येक जण. पण त्यांच्या दिली, त्यांची सुद्धा आपल्या येते. अशा. मग खरं प्रत्येक घरात दिली जाते ती. भाजी म्हणा भाकरी, वडी असा तिचा मानस आहे ना त्या गोष्टींना त्या.
हो असं ते गाण्यात पण होतं ना की भाजी भा करीच्या याच्यान म्हणजे देवीला आत घेतानाच आपण बोलतो ना की आलीस ग गौराई कशाच्या पावलं न. भाजी बाकरी वगैरे असं देखील बोलतात ना.
आणि परत आलेली तिला चहा पाणी तिच्यासमोर नेऊन ठेवलं जातं, पावनी म्हणून ती. परत पाच गण आल्यापासून हवन म्हणून तिच्या कनी वड्याूसन पाच दिवस अस स काळपरी जाऊन तिथली ढाळ आणतात आणि गववर आलेल्या दिवशी म्हणजे ती पूर्ण होतय मग गणपती विसर्जनला सुद्धा असं सगळी मी एकत्र मिळून विसर्जनला जातो ओढ्याला. जाताना दही भात. परत अशी शेका म्हणून मिक्स भाजी. अस. घेऊन जायला लागतय. हॅलो.
हा बोला ना.
तुम्ही ऐकताय ना.
हो ऐकते. तुम्ही जसं सांगत आहात ना असं कसं मला गणपती येता आम्ही बोललो ना की पावसाची चाहू म्हणजे चाहूल चालू होत आहे. आणि मला असं गणपतीची आ कृती मी वाट बघत आहे. तर मला तुम्ही सांगताना अस मी ठिकाणी गेले की बा नंतर, मी कस. डेकोरेशन. करू आणि मी किती आनंदी आहे तुम्हाला सांगणार नाही, कारण आमच्या इथे देखील मंड म्हणजे, घरात आमच्या इथे पाच दिवस गणपती असतात आणि मंडळातील काही मंडळातील नऊ दिवस असतात काही मंडळातील आकरा दिवस असतात तर पत्ता नि गाला आहे. की एकवीस देवीस देखील चालते. पण इतका दिवस कोण ठेवत नाही. पण आमच्या इथे खूप छान म्हणजे, गेम्स वगैरे असतात जस की तुम्ही, बोललात तुमच्या इथे सूप वगैरे नाचवतात गौरी दिवशी तर आमच्या दिवशी याच्या आदल्या दिवशी घरी डेकोरेशन केलं जातं आणि मडळ पाच. दोन दिवस अगोदर. मंडळाचा गणपती खूप मोठा मोठ्या प्रमाणात. म्हणजे, नाचवत मिरवणुकीत वगैरे आणला जातो सकाळ संध्याकाळ आरती होते. प्रसाद केला जातो म्हणजे कोणी प्रसादन ते असं बोलतात की गणपती दुर्वा. हराळी त्या दुर्वा करतात ना एकवीस हराळी. ओके हा, ते वगैरे बनवून प्रसाद वगैरे दिला जातो त्यानंतर म्हणजे, खूप छान मग त्यानंतर महिलांसाठी म्हणजे जा या घरी आहे किंवा त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांना आनंद घेता येत नाही, आता लग्न झाल्यान म्हणतात की काहीच्या परिस्थिती सुधारतात तर काहींच्या बिघडतात. कोणती स्ट्रिक्ट फॅमिली अस ते वेळेस गणपती बाप्पा हे अस हे की त्यावेळेस म्हणजे बोलतात की पैठणीचा खेळ वगैरे जस की लिंबू चमचा, लंगडी आणि ते फुगे वगैरे फोडायचं बिस्किटे वगैरे खायचे. महिलांचा जो कार्यक्रम असतो. तो दूरी उड्या. वगैरे किंवा तांदळात मूग वगैरे बाहेर काढणं अशे वेगवेगळे गेम्स वगैरे हिप्नोटाईज असू दे अशा स्त्रयांसाठी म्हणजे मग जे स्त्रियांसाठी नसून मुलांसाठी आहे म्हणजे बाय पुरुषांसाठी वगैरे पुरुषां देखील म्हणजे पुरुष देखील ठेऊ शकतात कारण असं बोलतात की ते पाच दिवस किंवा ते नऊ दिवस खूप आनंदाचे जावेत सु खाचे जावेेत कारण आपण सुखकर्ता आणि दुखहर्ता तर असं म्हणतो ना गणपती बाप्पांना तर आनंदाचे जावेेत असे सगळ्यांना वाट त त्यासाठी स्त्री आणि पुरुषांना देखील गेम्स आहेत आहे, लहान मुलां साठी देखील संगीतखुर्च्या मुला मुलींसाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप एन्जॉय खूप दंगा मस्ती मोठ्या प्रमाणात गाणी म्हणजे गाणी देखील देवाची लावली जा तात आता आपण बोलतो की टेप लावल्यानंतर वयस्कर माणसांना त्रास होतो टेपचा हार्ट अटॅक सारखे किंवा कानाला प्रॉब्लेम होतो असे म्हणजे रोग होऊ शकतात. किंवा आजार येऊ शकतात. लोक मृत्युमुखी पडू शकतात तर असं काही नसून आमच्या इथे खूप सगळ्यांची काळजी घेतली जाते. आणि हा सण खूप मोठ्यानेच साजरा केला जातो गणपती त्या आल्यानंतर मोदक केले जात केली जाते गौरी तिसऱ्या दिव शाल्यानंतर भाजी भाकरी आणि त्या दिवशी आमच्या इथे देखील गौरी चे म्हणजे ज्या दिवशी गौरी येते ना त्या दिवशी गौरी आणली जाते गाणी जातात. लहान मुली साडी नेसतात. दोरी आणतात. खुप एन्जॉयमेंट करतात म त्यानंतर घरी आण बघतत चौथ्या दिवशी शंक्रोबा मग त्यानंतर गौरी आल्यानंतर तिला साडी नेसवण नथ - - वगैरे घालणं. फोटो वगैरे काढ- - आणि त्यांच्याकडे एक टक बघ बघत बसणे. ज्यावेळी घर भरल्या त्यावेळी ज्या वेळी सर्व जण येतातं. शं क्रोबा वगैरे त्याची फॅमिली त्यावेळी खूप छान वाटतं म्हणजे एकतर बघुन कसं वाटतं घर भर भरल्या भरल्यासारखं वाटत आणि ज्यावेळी आपण विस - - सर्जन वगैरे कर त्यावेळी असं म्हणजे रडू येतं लहान मुले - - तर मृत्यू म्हणजे मृत्यू मला सोडून रडतात सॉरी रडतात पण की बापाला सोडू नकास- - बा्पा राहू देत. वगैरे पण आपण असं ते - - समजूत काढतो की पुढच्या वर्षी लवकरच येतील आप - - पण वाट पाहूया. बाप्पा - - सोडून जाणार नाही अस म्हणून आपण बाप्पाच विसर्जन करतो खूप छान आणि मोठ्या प्रमाणात आपण गणेशोत्सव हा सण साजरा करतो. हो. थँक्यु माझं ऐकुन घेतला किवा तुमचा छान प्रकारे तुमच्या इथे साजरा करतात.
बरं चाल - -
ठेवू मी.
हा ठेवा.